हॅलो!
हम्म काय चालू हाय?
हा नाही का दब्बीनेक नब्जी
प ऊन पडेले
अग असं वाटलं पोहचून येणार उशिरा जेवणा काहीचती मग नाही येणार
हा अ का.
म्हणलं पोहचतायच य तोला.
आज नाही यायचा अंदाजच नाही आज ऊन पडडलाई.
हा ऊन पठ ना.
हम्.
आम्हाला वाटलं येईन बाई पोहच मग काल घे काग.
पावसाची लदई नव्हती म्हणा जेव्हाचून ते आम्ही नव्ह. त्या आणलो आता आणली आम्ही.
गणेश भवन अली.
हा मग ते रूप्पाासोबत आहे ना आता घरून डब्बे आणले. डबे चालेल नव्हती सकाळी आम्ही काय तसच घरूनच. कपडे घालून आ लव सकाळी लवकर आलो ना.
लोक शुक्र आठ नऊ वाजता.
हा लवकर चालतो बाजार काढून द्यायच. बाजार काढून द्यायच होता ना लवकर आलो.
हो बाजार काय गिलकीस निघली असताना
हा गेलक तो वाडे पण मग पाऊसाच किती गांजलंत तोडायला.
तंपटी आहे का नाही ना तंपटी नाही तोरडे आज
तथडील होते चन आहे ना थोड जुरा आल तू. हम् ते गांजते आणि ते मग परत. तूसा हे कररा निसा त्याला.
हा.
ले उल्ले राहतते अल पाान चिटकेला राहते ती.
हम् पाण च शेट रा ते.
हम्म.
ह भाव्या भाव बारा ल.
आता भावाचं काय एवढं आपल्याला ये आता बाजारावाले बाजाराताती किती्या. आता बाजारचा असा फरक पडू तुही-
पांजाबी काय भताय नाही.
हा कांद्याची आहे.
हम्म संदर्भ आहे ना. आपल्या जवळ आपण टाकली विकून.
आपण जवळ नसल का आता बच येत बाई भाव.
आज आपल्या जवळ नसत काव भाात.
मग आता आपल्या मिरचे जर थोड्याफार चालू होईन तर मिरच्याचा भाव कमी झाला आता.
आता कमी झाला आहे ना आमच्या पं- चाळीस ना गेल त्याता.
हा मंग आता कमी झाला ना भावलं की आता पस्तीस पंचवीस लोक आल.
बाप रे.
मग आता चौकरूनच पावसान चौकरून- च अ लागलेवर बखा.
हा तरी आता काही काही पहिले जे तेे वळून.
हा. ते काय साडा त्या या्या दिवसात. मिरच्या सडुनजात्याल म्हणल.
हा तुच राला आले कदु.
नाही ना लावायच आहे आद्रके त अवशदमरू मंग लाव आता.
हम्म अवशीद मारली शिवाय आता नलवता येणार. हम्म लय गवत झालं बाई. हा बारीकला गवत मुगलं.
औषध मारून त्या लवकर
औषधमारा लागल निंदाला आवरणार नाही ते.
नाही नाही ते काय आमारी गाव होते ते दोन तीन बेडला लयी झालं.
हा ती एकीकडं आली निंदाला बाई त इकडं नाही जमलं मग त्या औषध मारायचं आता.
तु इकडे का?
हा.
हम्म.
तीथ जमन मारयचो ते लवकर लावल होती ना त्याच्यात गवत लवकर नाही उगल. आणि आता गवत उगलं त्याच्यात मग ते आता ते त्याच्यावर औषध मारून फायदा नाही को म निघेल ना आद्रकीचे उघेल चांगले आद्रक.
किती दिवस झाले होलसे ल लावाला.
हा त्याला आता दीड एक महिना होईल.
ह तेच म्हनल.
हम् आता लावेल पाऊस पाड्यावर तर मग हचत चालत अजून दोन चार दिवस करत.
हा इथ चालू
एवढच कमी होई नाही, तर मग सारचं निंदली आल ना?
अ हवरातच नाही होती.
नावरचं म्हणजे तिकड भेंड्यात त्याच्या काकड्यातलं गऊत झालं.
हाव का.
हम्म. घरची तंबाटे निंदाला आले गोबी निंदाला आली गोबी तर केवढा झालो.
रोपे लाविली.
झाली वाबजरा असली तर निंदरा. येस अंका.
बाई काय कशाची आता तुम्ही तुमच काही काही काम चालूच राहत्या.
काम चालूच रहात.
अ पेराच राहिल म्हणे काही.
नाही आमच झालं पेराच.
अ तूरण ते बाद झाले ते लावा.
काणवाता पलागेना मर म दिवसनी पारवा बीरव.
हा मंग ते मग बाया म्हणत होते. का तुरण ते लावाचं राहिलं म्हणी. बाद झाले काय तर टॅक्टरन टॅक्टरन फेरून तर बायला न.
टॅक्टर न फेरवले ग आणि तिथ होतं.
हा मग ते ट्रॅक्टर नाही ना जमलं नाही म्हने एवढं. त्याच्यात
हा नवे काका होते ग.
एकत ये पाऊस पाऊस झाला ना त्यांना हम्म हे झालं म्हती.
झालं
हा.
हिगड भुईमुग मस्त होगला आमचं ग.
कुठे लावला काणू.
वरदोस लावला. हो, तुम्ही फोनच नाही केलान. कुडं आम्हीच दोन तीन किलो टाकलं बाई पोरं नाही, म्हणत होती.
हाव का? नाही ओ घरच लागतच. पोर खाते झाले ना, मग घरी आपलं आपलं असलं का मग खाते नाही ना.
हा तुम्ही लावल का?
नाही ना त्याला जागा बी नव्हती, अन म्हणलं लवु त बी बी नव्हत.
गंज बियाला दोनशे रुपये किलो गंज उताडा आलता.
मग जागा नसल्यावर काय करता? दोनशे रुपये किलो आणून बी.
हा मग तेच ना. मला म्हणल्यास दिलं असतं. एक किलो भर
हा ना, त तवा कुडं लक्ष. त्या याच्यात कस लावा ते बी समजत नाही ना.
तुरी मध जमलं असत का.
तुरी मधी तर तिकडं ला रस्ता लयी खराब. तुरीत मी इकडं जायला. परत ते पाऊस पळायचं कसं झालंय दैन होऊन जाती.
हा ती हाये म्हना.
मग त्याच्यामुळं कुठं लाव टाकलं, आता आम्ही काय करयल माहती का? ते सोयाबीन होती का? सोयाबीनच्या याच्यामध्ये मुगाचा दाणं टाकेल, कुढं मुडं. आम्हाला त नाहीच म्हणी, असं लावाला पण आम्ही काय केलं दोघी न देलं त्याच्या मधी टाकून सनी, कुडमुड दाना.
बरं झालं ना.
पण आता ते तोडाल कास जा, रस्ताच चांगला नाही त्याला. जाणं होतं का तसज वाया जात, काय माहिती ते.
बरं इधच लावाचे दरसक खायापुरत.
इध लावाला ना इध वानेर किती वो.
हा वानर आहे गंज.
परत वाननेर येऊन बसले का? लई हाऊस तुम्हाला लावायची. हाना तुम्ही वनेर आपल्याला दाद देत
हम्म नाही त मग दाळीत लागत ग. आम्ही थोडसं कच टाकले या वर्षी.
हा का? पण ते डाईला त्याला लागतच.
लागतचन, मग विकत घेतल्या जात नाही. हम्म विकत बी आण
डब्ब्याला किती क लागत पोरांच्या काहीन काही.
विकत आणलं जातं का?
नाही आणले जात, आपुंगज म्हणतो आधी इकत आणून खाऊ, इकत आणून खाऊ. आणच टाय मला आणलं जात नाहीत मंग तवा्. असं वाटत लय मागे का काय काणू बाई?. अता लय मागे असं वाटत.
हा.
त्याच्यामुळे नदीला टाकून, आ ता म्हणलं काही होऊ, आता तोवाडाला जायच्या टामला पोहून घेऊ.
हा ना. वर्षात तोडून का म आलाचा.
हा ते काय साईबीन ते संगच येत असल ना, का नाही.
नाही ना मूग आदी येतो, पोळ्याच्या टायमाला.
सॉरी! नाही ना.
हा.
काय होईन त होऊ बाई आता. दरसक उरेले म्हणलं देेवू तीद अता घरा पशी लावून सणी दरसक तबाट्या तुंबाट्या मध्ये असच, मध्ये कुड मुडं मग ते तेवढ तिकडचं नाही तला तिथलं तं म्हण आपल्याला
खळ खुणी खळ येत म
हम्म तेत व या माळवरचं ना त्यांना ते मुग ते कहीच नाही लावले जात.
हा मगग्याच्या लालची पलड का मग इकडं
टाकलत ऊसा मधी एकादा तवा झालात बाई बर.
अगं तुम्ही ये ऊस ये ऊस लावला तर उन्हाळ्यात तवा टाकलं,
मग ते रे तवा कुठत नाही आहे नाव एवढं. उन्हाच म्हणलं येतं की नाही येत.
भारी येतं तवा तर लय भारी येतं टाकला अस ना तुम्हाला घरापुरती बूक
वन्यारचा हेणच नाही टाकलं ना ओ, ते वाण्यार किती त्या आंब्याला त काही ठेवलं नाही आंबे.
होव बाई वाण्यार मूळच, नाहीतर त्याचं लय भारी असतं. लय भारी् आलं असंत पण ते वाण्यारा हो चालू ना.
वन्यार लय परिशान करते आपल्याला.
हा वन्यार लय परिशान करत्यात. यान सगळं खाते यायला काय खायला काय.
मगं. झाडसले मोटर झाले नाही ग. येऊ ना.
तंबटी बांधायची ना आमची बी
मगं आणि दोघी येऊ ना एक दिवस.
आता उद्याच ना एवढी गॅरंटी ना सांगित नाही बर मी.
उद्या काय करायचय उद्या?
आता उद्या काही काम नाही करत ना हो नवीनच नवीन दिवस नाही मोईन काम.
हा ती आहे म्हणा तुम्हाला आम्हाला लिहन द्यायचं नाही तुमच्या मळ्या चाकानी यायला.
नाही ना अ च पनी चांगला साहेब पक रा आपून तुम्ही या.
हो तुला म्हणून राहीले म्हजे एकदिवस आली गेलेआमची तंबाटी झाली. परवलीतून तिथे आलो. पाऊन येतो लगी रातभर.
रात भर लगे चांगलं महिनाभर थांबा आमच्याकडच
मगं आता करा सोबत. तेेत मात फेरला आता.
बो संगत आपण जाऊदे.
नाही नाही माझं कॅन्सल करते मी जाणच.
माझ्या सोबत यायचंय म्हणू का?
हो तुम्ही काय शान भाई या तशीच करती बाई तशीच करती बाई तू म्हैशन बाई राणी तुला काही कामच नाही.
नाही आणार ग तिकडे गेलं देवा सारखं
नोय म्हणून भाई टाईम झाला
नाही हे नाही म्हणार असं तुह्या सोबतच राहीन मी बरबर
अ माझ्यासोबत म माझ्या हारल्या गिरल्या त मग मी काय करू
तु हुशार हे काय करशील मी ली येवढी येडी खाराता सोबत
आता काय सांगा?